हा आवाज येतोय माझा
हा यायला लागलाय बोला की
काय चाललंय
काय नाही आहे बघा निवांत तुमचं
आम्ही पण निवांत
हा हा
हो तुमचं
नाही अजून आता करणार
हा हा आवरलं
आवरलंय बघा काम सगळं तुमचं
आवरलं
हा हा
बाळ
बाळ आहे खेळायला लागलय
हा
त्यो आता कसं लवकर येत नाही तो खेळतोय मग कंटाळून मग घरी येतोय खेळाय इथं बाजूलाच अं आहे ना दो अ म्हणताना तिथे खेळतोय मग त्यो आता मग शाळेत चालू होऊपर्यंत जरा हे करायचं शाळा चालू झाली की मग जातोय शाळेला
हा हा कितवी ला आहे
आता अडीच वर्षाचाय
हा हा
आहे इथेच शाळा हाय आहे ना इंग्लिश मिडीयम नाही इथं बाल मंदिर आहे इथे सवय व्हाव म्हणून म्हणून घातलय शाळेला
हा हा
ते कसं घरात बसून कंटाळतोय ना आणि त्यांचे पप्पा पण सकाळी गेले की संध्याकाळी येतात
हा हा
त्यामुळे मग घातलय इथंच जवळ आहे त्याच्यामुळं जातोय
हा
आणि काय म्हणताय
काय नाही निवांत तुम्ही काय केलं
अं काय नाही आहे बघा निवांत
हा हा केक ची वगैरे काय रेसिपी माहिती आहे का
हा माहितये की. म्हणजे रव्यात केक पण असतोय कि बिस्किटांचा पण असतोय तुम्हाला कुठली पाहिजेय?
दोन्ही पण सांगा.
मला ज्याचं माहित आहे बघा आ बिस्किटांच्या केक च रेसिपी माहितये. जे मी परवा केलेला छान झालेला केक
हा हा म्हणजे किती वेळ लागतोय?
अ एक पंधरा वीस मिनिट लागतोय.
हा हा मग रेसिपी सांगणारा का?
हा सांगते की.
हा बोला की.
मग तुम्हाला जर बिस्किटाचा केक करायचा असेल तर तुमच्या आवडीच कोणत पण बिस्किट घेऊ शकता तुम्ही.
हा हा
अ उतल ममीच नव्हे तुमच्या आवडीच कुठल पण बिस्किट घेऊ शकताय तुम्ही म्हणजे तुमच्या मुलांना कुठल बिस्किट आवडतय त्याच्यानुसार बिस किती कितचा एक पुडा घ्यायचा. आले आ. आ. वापर करण्यासाठी आणि ते मिक्सर मध्ये घालायच मोडून अस
हा.
आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर, एक वाटी दूध
हा.
अस सगळ घालून ते मिक्सरला द्यायच अस आपण इडलीला वगैरे कस बॅटर तयार करून घेतोय ना
हा हा
तस जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट पण नाही अस तयार करून घ्यायच ते
हमम.
आणि मग त्याच्यानंतर मी कस करते कुकरमध्ये कुक कुकरमध्ये थोडस पाणी घालायच
हा
आणि खाली अस स्टँड ठेऊून त्याच्यावर अ ते बॅटर एका भांड्यात वतायच खाली थोडस तूप लावायच त्याला
त्या भांड्येला.
भांड्याला थोडस तूप लावायच म्हणजे कस ते केक चिकट नाइ ना लगेच निघून येतोय, हा नाही तर मग ते बटर पेपर असते ते पण घातला तरी चालतय आणि नाही घातल तरी नुसत फक्त जर अस तूप लावल तरी पण निघून येतय लगेच.
हा हा.
मग ते लावायच आणि ते बॅटर त्याच्यामध्ये वतायच आणि मग एकी न इनोचं पाकिट फाडायचं आणि घालायचं त्याच्यावर
वरण त्यात मिक्स करायचं ं नाही
वर घालायच आणि त्याच्यावर एक चमचा कनी दूध सोडायचं म्हणजे ते फर्मेट होतेय ना
हा
मग ते झाल्यानंतर ते सगळं मिक्स करायचं मग ते इनो घातलेलं ते सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये
हम
थोडा वेळ ठेवायच म्हणजे ते सगळं मिक्स होऊपर्यंत
हा
मग तोवर इकडं कुकर गरम झालेलं असतय
हा
कुकरमध्ये थोडस पाणी घालायचं आणि मग त्याच्यामध्ये ते भांडं ठेवायचं
कुकर किती कुकर किती मिनट त आधी गरम करत
एक एक पा पाच मिनिट ठेवायच जरास गरम झालं की चालतय, किंवा नाही गरम केला डायरेक्ट ठेवला तरी पण चालतय
हा हा
मग ते ठेवला की मग ते तापते ना मग गरम झालं की ते भांडत त्याच्यामध्ये ठेवायच आणि त्या भांड्यावर झाकण भांड्यावर झाकण ठेवायचं नाही कुकरलाच झाकण लावायचं
हा हा जे आपण भेट जे अ आपण केक मिश्रण केल त्याच्यावर प्लेट वगैरे काय ठेवायच
नाही नाही
हा हा
हे त्याच्यावर नाही ठेवायचं अ प ह्याच्यावर ठेवायचं कुकरचं झाकण लावायचं, जरी कुकरमध्ये नाही केला तरी पण एका भांड्यात पण तुम्ही करू शकताय कुकरमध्येच कराव असं काही नाही. एक मोठं भांड घेऊन त्याच्या आतमध्ये पण ठेवू शकताय आणि मग एक पंधरा वीस मिनिट सोडायचं, मग त्याच्यानंतर असं चाकू किंवा तुत्पीक घालून बघायचं म्हणजे ते पूर्णपणे अ म्हणजे अस तयार झाले,
झालं हा हा
त चिकटते की नाही बघायचं थोडा वेळ गार झालं कि, मग कापायचं बाहेरच केमिकल असलेलं केक मुलांना देण्यापेक्षा घरच्या घरी बनवून दिलेलं चांगलं असतय. ते आता बाहेर त केक शॉप मध्ये वगैरे केमिकल घालूनच ते सगळं क्रीम वगैरे तयार करतात ना, मग ते लहान पोराना ते देण्यापेक्षा, हे बिस्किटचा केक दिलेलं बरं. अगदी घरच्या घरी केलेलं. कमी कमी. हित्यामध्येध्ये.
आणि शरीराला काय हानिकारक नाही ना.
हानिकारक पण नाही, आणि कसं बिस्किट आपण कुठलं पण वापरू शकतोय, आणि अ कसं फक्त एक पुढा दिस. कि थोडीशी चाक. साखर आणि इनोच एक पाकट म्हणजे, कमीत कमी साहित्यात होऊन जातय.
होय कमी साहित्या हेल्दी केक.
हेल्दी केक होतोय, आणि लहान मुलांना खायला पण चांगला ते बाहेरचा केमिकलचा केक देण्यापेक्षा, हा आपण घरच्या घरी बणून देऊ शकतोय. आणि करायला पण सोपा आहे.
होय दहा पंधरा मिनिटात.
पंधरा वीस मिनिटं लागतात. पंधरा वस मिनट लागत, म्हणजे आपण कस जास्त बिस्किट घेतली, की जास्त वेळ लागतो, कमी बिस्किट नखकी कमी वेळ लागतोय. असाय ते. आणि एक एक बिस्किट कसं जाड असतात ना त्याच्यामुळे ते लवकर हे होत नाही. म असं साधे बिस्किट घेतली कि ते ल हेच हे होतात. असं होतय, म्हणजे ते आपण कुठलं बिस्किट घील. तेच्यावरती वेळेवर अवलंबून असत.
अवलंबून असत. हा.
होय. म्हणजे हा हा असू दे असू दे. आणि आता प्रत्येक गोष्टीमध्ये होय आलाव बघा. आता कसं ते प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकलच वापरत आहेत ना, केकमध्येतर सगळ्यात जास्त केमिकल वापरतात म्हटल.
हो.
माज ते असं बड्डेला वेंगेरे. ते आता आनन पण हे नाही, पण आताची पो. पोरांना तेच आवडतय.
तेच आवडतय, हो.
खरं तेच्यात भरपूर केमीक कल घातलेले असतात ना ते क्रीम वेगेरे. तयार करता ना?
होय.
जर विदाउट आ हे त्याच्यामध्ये कस अंडी वगैरे घातलं नाही तर पण चालतंय ना. म्हणजे जे कोणी व्हेजीटे ते नाहीत. त्यांच्यासाठी चांगलं हाय हे.
अ अंड घालून पण करतात. कीं
काय म्हटला?
अंड घालून पण कर तात म्हंटलं.
होय, म्हणजे कसं व्हेजिटेरियन साठी हे चांगलं हाय ओ, विदाऊट अंडीच.
हा.
जे नॉनव्हेज आहेत त्यांना चालतय ना, अंडी घालून केलं की आणि जरास जास्त ते होतय. हा. हा. फोनात
मग तुमच्या इकडे हाच बेंदोर, बेंदर असतो का?
अ होय बहूतेक हाचं असतोय वाटतं, मला पण तेवढं माहित नाही. तुमच्याकडे? कोणता असतोय?
आमच्याकडे हा येत्यालाच असतो.
असते काय? हा हा. आमच्याकडे आता, आम्ही पण इथ सध्या चालू येणार हाय नां? त्याच्यामुळे कुठला अस तो एक कधी करत्यात तेवढं काही इथलं जास्त माहित नाही.
हा हा. म्हणजे पहिलाच सहन
हा, होय. आता आम्ही आता जूनला एक वर्ष होणार बघा आम्ही हिकडं येऊन.
जूनला
होय. नाही जून ला नाही जुलैला वर्ष होणार आम्हीकडे येऊन अगोदर आम्ही कोल्हापूरला होतोय ना आता एक वर्ष झालं इकड आलोय
हा हा
किथे
आधी कोल्हापूरमध्येध्ये होता का
होय होय
ठीक आहे